बच्चे. हे कोण आहेत. अगं वर्चे.
हूं!
पाशे पस्तीस पॉइंट श्याण्णव, रुपये मला कसले दाखवालय. प्रोसेसिंग मध्ये आहे म्हण.
तुझे येणार असल ते.
कस काय खर.
कामलयी केली अछील म्हणून.
हा ते चौदा कॉल केलेल तेच, जाय का काय ते.
काय माहित
खर मला नवीन पण टास्क अलाय.
कर ग कर
त्याचे दोनशे नव्वद रुपये दाखवाले
दुसरं काय ब बोलू नको तुझ्या तुझ्याबद्दल बोल
कधी येतात काय माहित ग पैसे.
अर देवा!
हूं! आता चौथाय ना कॉल, हा चौथाय ना. चौथा आहे.
आणि काल, आणि केलेलं वेगळं.
तेच त्याला धरूणच चौथा आहे.
त्याच्या अगोदर केललं वेगळं.
पाचच कॉल करायच आहेत नव. म!
मम्मीच्या फोन वर करू काय.
का!
हे झा झाल्यानंतर.
एक फोन कर आणि पट्टा दिशीन ठेवायच फोन. तुलाच कशी काय वाटत नाही, आता इथे मला भांडाया लावू नकोस.
काहीतर बोलु नकोस तु.
हूं!
कॉल रिजेक्ट व्हायचा.
किती झालात बघत्यात फोन. फोन किती झाल्यात बघ.
तस दिसत नाही ग.
दिसतय की बाई.
एवढी का वैतागल्यास ग तु
मला आता झिट आली तुज्या सग बोलून बोलून
तू काय करायच ते कर जा बाई तुला काय सांगत पण नाही
झोपायचं होत मला झोप पण बडबडा लागल्यास
कॉल कोण कराय लावलं माला
मी केलतो फोन मला फोन कर म्हणून
मग तू करणार होतीस होय मला फोन कर म्हणून एवढी काळजी होई माझी तुला
जरा अभ्यासाच कायतरी घेतलीस का डोक्यात जरा हुशार होशील बघ फालतू नुसती लांबड लावण्यापेक्षा
ए तु मला बोलाय भाग पडतेस काय उगच गप्प बस उगचच बोलालतो मागास पसन मी
बोल की स्टडीज काय बोलणार होतीस ना
हिस्ट्रीचं काय करायच हिस्ट्री
हम्म
हिस्ट्रीच हिस्ट्री हिस्ट्री.
हिस्ट्रीच काय करतेस ग. हिस्ट्रीची ते गांधीजीच ते आंदोलन तेन तेवढीच करायची होती, दिल्ली सल्तनत, मुघल सल्तनत, परत ते वंश घरानं. चोळ गुप्त. गुप्त झाले लुप्त.
विज्ञानच
विज्ञानच बघायला पाहिजे बाई.
आणि काय उरल.
मला बॉडमास्क च काय समजाना बाई, पहिला सगळ भागाकार करून घ्यायचा असत, आणि गुन्हा कर करून कुठलं काही नवीनच.
तिचा काही संबंधच नाही, गुन्हाकार कर नाही तर नाही. गुणाकारचा संबंध नसतोय ग यात.
म बॉडमास्क का म्हटलं त्याला.
ते चिन्हाच हे असते.
तेच कि. वर्षे अजून एक त्यात क्वेश्चन आहे. काय लय अघड आहे तो.
गणिताचा.
नाही
रिजनिंग
रिजनिंगचा एक काय
मला सांग की मग कुठला कुठला.
ते ना नात सांगायचंय बघ.
हम्म हम् हम्
त्यातल
तुला अवघड चाललंय.
हम्म
नाही
नाही बाई त्यावर काय केलो.
मग कस येणार, म अवघड म्हणायचं नाही बाळ. अभ्यास कमी पडतोय म्हणायचं बाळ.
आ
अभ्यास कमी पडतोय म्हणायचं.
होय लावलय की आता लायब्ररी. असला क्वेश्चन पहिल्यांदाच बघितलं मी. हम्म
काय बोलतोय हा काय फिरवलेलं. कुणाचं कोण तुला आधी सा ना कोणाच काय कोल कळत नव्हत काय.
पाठवतो बघ.
हम्म पाठव पाठव.
पाठवलोय बघ ग.
ये क्लोज जाईना बाहेर.
हम्
काय पाठवाचं बरं.
पाठवलोय कि ग उशर.
अगं ओपन होना ते ओपन म्हणतो एक क्लोज होना हे.
हम्म हम्म हे किती मिनिटं झालत बग बाई नऊ मिनिटं
फूडच्या कॉलमध्ये सांगतो ते गणित नऊ मिनटं हॅलो
हम्म
जेवलिस
मागाय जाणार आहे. काय नई
आता हीतन फूड मी तुला कधीच म्हणत नाही जेवलीस काय,
गुड गर्ल
तु मला काही सांगायची गरज नाही गुड आणि बॅड
किती वेळ मिनटं झाल्या